चांगलाच टॉपिक कळून घेतला होता आपण बोलायला ऍक्च्युली ऍक्च्युली खूप आणि आता बघा नद्या पण वगैरे
हां
सगळ्या निर्मल्याच्या नावाखाली लोक काहीही टाकायला लागलेले आहेत ऍक्च्युली
हा ना.
आणि गणपती तीत वगैरे बघा आता येतील कायतरी लोकांनाच समजायला पाहिजे की फक्त मूर र्ती आहे मुर्ती ते पण आता हौद झालेले आहेत समजा पण जिथे एस एस हे काय तिथे पण म्हणजे लोक लोकांनीच समजायला पाहिजे हे काय करायचं नाही तर समुद्र सगळे आधीच ते. पी. ओ. पीनी सगळे भरलेले आहेत ऍक्च्युली मूर्त्या पण शाडोच्या शाडूच्या करायला पाहिजे. ते सुरू केलं होतं टिळकांनी कशासाठी? तर सार्वजनिक आता प्रत्येक घरोघरी सुरू झालेत. आणि प्रत्येक गल्लोगल्ली झालेत ठीक आहे ठेवा तुम्ही मुर्त्या पण चांगली गोष्ट आहे ठेवा पण कमीत कमी त्या शाडूच्या तर असुद्या ते पी ओ पी एवढं माहितीय आहे का समुद्रात तस बसून गेलेलं आहे आणि पर्यावरणवर किती इफेक्ट व्हायला लागलेला आहे दिवस तीन दिवस सगळंच बिघडत चाललेललं आहे
शंभर टक्के म्हणल्यावर पंचाहत्तर टक्के बिघडलेलच आहे.
मग हे सगळं आपण आपण सगळ्याच आातीमाती करून टाकलेलं सगळ्याच गोष्टींच असं झालेलं आहे ते
काळजीपूर्वक करतच नाही कोणती पण गोष्ट हा
तर आपण रस्ते बनवतोय आपण ब सगळं डेव्हलपमेंट करतोय तिथे झाडांच किती कापले लावली आहेत लक्ष लक्ष दिलं पाहिजे सगळ्याच गोष्टींकडे आपण सगळीकडे तरच होणार आहे आणि सगळीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिजे रिसायकलिंग पाहिजे. आत ल सगळ्या कॉलनीजमध्ये हे सगळ्या गोष्टी खूप कंपल्सरी झाल्या पाहिजे त्या तरच हे राहणारे नाही. तर आपल्या पुढच्या पिढीला ना ते पाणी सुद्धा मग पाणी सुद्धा विकत घ्यावं लागेल. अशी कंडिशन येईल तसं काय काय
पण वाढलंय पहिला दहा पंधरा तर आता वीस पंचवीस वर गेले डायरेक्ट
मग मग जाणारच कारण
हम्म
ती कंडिशनच तशी झालेली आहे आता म्हणून काय काय काय काय प्रोजेक्ट्स मध्ये आता कंपल्सरी आह माहिती काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स मध्ये ना रेन वॉटर हार्वेस्टिंग बर रिसायक्लिंग वॉटर जे काय तुम्ही वापरते. रिसायकल करून तेच यूज करा मग ह्याच्यासाठी हे सगळं कंपल्सरी झालेलं आहे मग रेन वॉटर हार्वेस्टिंग मग झाडांसाठी ते युज करायचं हे सगळं कंपल्सरी पण अगदी गिण्या चुणे लोक ते फॉलो करतात. बाकी कोणच नाही. करत या असो हां तर सगळीकडे कंपल्सरी झालं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा किंवा तुम्ही रिसायकलिंग वॉटर त्याच्याशिवाय आणि आधी पा पाऊस बघा आता
हा
हम्म इकडे तर बिलकुल जास्त नाहीये तिकडे असं ब
फक्त मुंबई पुणे कोकण साईड एवढंच आता पाऊस
पाऊस हे
आमच्या इकडे आता सगळे पेरणी केलेत आणि पावसाकडे वाट बघत बसेल
मग सांगा आता अशी कंडिशन आहे एक तर ते युद्ध करून करून अर्ध वातावरण हे लोक बिघडवतात आणि अर्धा आपण बिघडवतात म्हणजे सगळीकडूनच त्या पर्यावरण वर्णासद्धा सगळी वाट लावलेली सगळ्यांनी मिळून मग एकेकाने मग आणि पुढच्या पिढीला विचार करा किती त्रास होईल. अस पण आता आपल्याला म्हणजे मिळत आहे ना त्याची आपल्याला कदर नाही अस
कदर नाही आपल्याकडं आहे ना ती वस्तू म्हणून कदर नाही.
जच्याकडे नाहीय ना त्यांना विचारा म हम मग असे येते म म्हणून खूप सांभाळून वापर करायला पाहिजे.
त्याची कदर आणि किंमत पण नाही आहे.
नाही म्हणजे सगळं ख पर्यावरण पण खराब करा कसं काही कुठे टाका पाणी पण कस. वापरा नद्या नाले सगळे खराब करा कुठे कचरा टाका असं सगळं. वातावरण झालेलं आहे बोला मग असं करतच राहिलो तर किती दिवस. ते, पर्यावरण पण स्वतःला सांभाळेल. म्हणे ठीक आहे. आता संपलं माझा स्टॅमिना संपला म्हणून.
त्याच पण संपणारच एक ना एक दिवस चांगली काळजी घातले तर, हा...
काळजी घेतली तर पुढच्या पिढीला आधीचे लोक किती काळजी घ्याय ॲक्चुली. आ ते गावांमध्ये मला सांगा कचरा कुठे असं खूप भरभरून ट्रक भरून बाहेर निघायचा का? पण नाही तिथल्या तिथेच ते लोक झाडांना टाकायचे. आणि काय ते छोडंफार असेल तर, ते गावाच्या बाहेर काय ते आपलं तिथल्या तिथे ते
हा करायचे.
ह आधी कुठे होत आता एवढे ट्रक य आ नाहीये नाहीये माझ्या पोरीसाठी ऍक्च्युली बारावीमध्ये प्रोजेक्ट केलेला. तीच्या बारावीमध्ये, अ तर ती आता हेल्प अ करतोच आपण मुलांना. खाजी खेती एवढ्या सगळ्या ह्याच्यात बिझी होती ना, तर मी एन्वायरमेंट वर हे वेस्ट आपलं जे ह होत वेस्ट फील्ड असतात त्याच्यावर प्रोजेक्ट केलेला. तर अक्षरशा एकच तीन वे लँड्स आहेत आपल्याकडं ज जिथे हे वेस्ट आपण हे करतो. त रिसायकल किंवा जाळतो किंवा तर तिथे लोकांना, इतके प्रॉब्लेम यायला लागलेय की दोन तर बंद करायला लागलेत. त्यांना आणि एकच चालोय आता आणि तिथे बि कुल जागाच नाही या कचऱ्यासाठी त्या पूर्ण बॉम्बेच्या हा आणि ह्याच्यात बिलकुल जागा राहिलेली नाही. आता तिथे कचरा अजून ऑक्युपाय होईल अस. एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. हम्म! त्या आपल्याला बिलकुल सिरियसनेस समजत नाही. पण त्या गोष्टी बघीत इतले ना की मग कळत. विचार तम्हीच विचार करा, तुमच्या घरात एका घरात किती जनरेट होतो वेस्ट आणि एवढ्या लाखों घरातलं कुठे कुठे टाकायचं आणि कुठे ते,
हा, विल्लेवाटच करत नाहीत लोक.
नाही आणि त्याचं इतं इतकं प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे ति थे तरच ते नाही तर ते सगळं टॉक्सिक होऊन ना! तिथले सगळे फ्युम्स केमिकल्सनी आजूबाजू च्या लोकांना त्रास ला म्हणून हे दोन - दोन लँड फील्ड तर बंदच झाले ऐक एक जेमतेम चालू आहे एक जेमतेम चालूय. आता सांगा, ते पण हा मग सांगा तिथे पण तिथे पण प्रॉपर म्हणजे जसं रिसायकलिंग झालं पाहिजे. तसं प्रॉपर एनर्जेस्ट कंडिशन्समध्ये जे जे सेपरेशन किंवा हे ते नाही केलं त ते पण लवकरच. खराब होऊन जाणार सगळं. ते धरती किती दिवस हे करणार ना तुम तुम्ही असं,
पोट भरल्यावर बाहेर यावंच लागत.
हा म्हणून ऍक्च्युली मी रिसायकलिंग साठी मी पण काय करते. मी हे काही प्लस्टिकच कचऱ्यामध्ये टाकतच नाही मी. सेपरेटलीच ठेवते एक तर ते त्या रद्दीवाल्याला दे ते एक तर ह्यांच्याकडेच वेगळं स असे कचरा पाठवते. कारण हे सगळं नाही झालं ना! आपण नाही केलं ना! तर ते किती लेवलपर्यंत करणार ना ती लोकं तुम्ही सगळ्या कचऱ्यामध्येच ते सगळं प्लास् ठीक आहे आणि सगळं सगळंच भले नाही आपल्या पॉलिथीन ठीक आहे आपण असतात त्या टाकतो बाकीच पण सगळं प्लास्टिक ते किती सेपरेशन होणार आणि नाही सेपरेशन त्यांच्याने करता आलं तो कचरा आ पला किती खराब असतो त्यांच्या हे त्यांच्या हेल्पला हे झाडे आहे तो जर कप त्यांनी सेपरेट नाही केलं तर ते डिग्रेड होत नाही ते तसंच
होत हा.
ते नाही डिग्रेड होत आणि मग ते सगळं तिथे सगळी सगळं केमिकल्स पियुम ज जनरेट होतात आणि ते सगळ्यांना त्रास होतो म्हणून हे छो त्या गोष्टी येत पण नाय गव्हर्नमेंट सांगतेना त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही सेपरेट ठेवा कचरा ओला सुक हा मग तुम्ही प्लॅस्टिक वेगळं ठेवा, ते वेगळं टा ता आपण आपल्या आपल्या बि बिझी वर्ल्डमध्ये आपल्याला ब व या छोट्या गोष्टींकडे लक्षच न देत.
लक्षचं नाय.
सादा एक फॅक्ट्री बघा त्याच्यात किती-किती किती महिन्याभरात तर किती वेस्ट जनरेट होत असेल आणि ते पण ते असं असं प्लाॅस्टिक टाईप सगळं जनरेट होतं त्यांचे तर किती आपण घरा त बोलतोय ड्रमस आणि हे ते किती कुठे जाणार हे सगळं सांगा मला तुम्ही जर सेपरेट बन केलं तर त्याचे पण कार्सोजनिक इफेक्ट्स आहे त्याचे पण वाया पर्यावरण खराब हो तं म्हणून रिसायकल इज अ बेस्ट थिंग ते सगळ्यांनी करायला पाहिजे आणि शक्य तो छोट्या छोट्या छोट्या छोट्या सुद्धा प्लास्टिकच्या ते भंगारवाल्या कडे द्या एकतर त्या नाय तर से परेटली ठेवा आणि ते सेपरेटली तुम्ही डिस्कार्ड करा म्हणजे सेपरेटली दुसरीकड सगळ्या कचऱ्यामध्ये नका टाकव ते एकाने सुधरले ना तो दुसऱ्याला सुधरवेल तिसऱ्याला तर ऍटलिस्ट कुठेतरी काही तरी ऑर्गनाइज होईल. नाहीतर अवघड दिसते दिसतेय मला म्हणजे म्हणजे असं नाही असं नाही पण ऍक् च्युली विचार केला की खूप-खूप विचित्र काम करतो आहे आपण आपल्याला बिल कुल जाणीव नाही आहे त्याची आपण काय करतोय आणि आपण फक्त म्हणतोय हा पाऊस नाही पाऊस नाही अरे आ पल्यामुळे सगळं वाद वा वाट लागलेली सगळ्या गोष्टी गुमची म आपल्याला शा हाणं व्हायला पाहिजे.
हां आता असं कचराच्या गाडी आली तरी ओला कचरा सुका कचरा असं लिहितयत तरी लोकं एकातच टाकते सगळं
एकातच टाकता म
हा हा त्यांना नेऊन वेगवेगळं करायचे पण हो त नाही एवढा हलगर्जी पण आहे लोकांचे. हो ते म्हण
आदीचे लोकं प्लॅस्टिकचे दुधाच्या पिशव्या सुद्धा आपण सेपरेटली करायचे म्हणजे आदी प्लस्टिक त्या कचऱ्यामध्ये जायेत आपण आपल्या पॉलिथिनचं आपल्याला ठीक आहे चल त्यापर्यंत बाकीचं तर थोडंसं वेग वेगळं करा तुम्ही प्लास्टिकच्या बॉट बॉट टल्स हे ते सगळं ते तरी सेप्रेट करा, म्हणजे त्या लोकांना पण एक्स स्ट्रा मॅनपाॉवर नाही द्यायला लागत आणि सेपरेटली कराय सेपरेट करायला नाही लागत. आणि प्रॉपर डिस क्रा डिस्कार्ड करायला त्यांना एक सिस्टम हे सगळं असं तिकडे बाहेर नाय चालत. लगेच फाईन बसतात नाही चालत आपल्याकडे नाही कोणी काही बोल आणि जे करेल ना त्याच्यावर डोंडा भरेल अरे फाईन देत काढ करता तुम्ही झालं संप लागतो म
जा बरोबर हाय.
काय आपल्याकडे पण काय करायचं?
ते इचकी
ह ह ह
नन
हॅलो
हॅलो
हा ठीक आहे हा तुम्ही करताय का कॉल
हा मी करते. ओके हा.
ह